हा यालाय माझा आवाज यालाय हा कुठं बाहेर म्हणजे कुठं आलाय
इथ ग्यरच भाष आहे का
हम मग कुठं जाय नाही आज बाहेर
नाही गेत तो विनयच्या घरला गेेत तो
हो इकडे येशील का नाही मग
काय काहीत शिजवलं असते तर आला असतो
या की शिजूया उद्या
आता काय येते आता रविवार आहे उद्या शनिवार आहे परवा दिशी नाही नाही परवा दिशीच क उद्या आम मीही गेलतो सकाळी साईठ वर संगमनगरला तकडन एक तासभर झालं सगळं आवरलं आणि त्यानंतर मग काय विनयाच्या घरला गेलो जरा गेलो एक थोडा एक दोन तास तीन तास थांबलं ऊन लई तापलो म्हणून परत थोडं झोपलंो तिथं झोपलं म्हणजे पिक्चर बघत बसलेल चारला आलो परत गारला गॅस स्टाक कामत
बर
जास्त तिच्या कामावर ना आलो बरो
कितीला हला
आा
किती ला आलाय घरला
पाच वाज लेस च पाच वाज
आतालाय सवय म्हणजे एक दोन तास
हा चार पाच वागली मग तिकडनं मग आलो घरात जरा बसलो ती जरा प्रपोजल एक टाकायच लोनच तुला मध्ये बोलूय ना त्या ते जरा शेक चाू करेल ज चा
हम्म हम्म हम्म माझ ह्यावर झाल्यात कॉल किती आठ कॉल म्हणजे एक पहिले दहा कॉल ते असच गेलातणजे ते असंच गेलं नाही काय म्हणजे झिरो झिरो दाखवा पा चिकन ह मग पूजीला एक दोन कलवलो आणि ते अजून एक हाय फ्रेंड आहे त्याला एक लावलेलो सांगतो तुम्हाला नंतर ह
हा
मग त्यात एक दुसऱ्यांदा लावाय गेलो परत तर लागला नाही मग आणि राहूदे म्हटलं उद्या करायला येईल मग म आता तुम्हाला लावलोय
अँड ईस्ट सो चाकी चाकी
चक्की चाक्की बाहेर हाय खेळा लागलय पोरग लय नुसत फिरा लागलय इकडं तिकडं तर माळरान गावलय कनि सगळ लई पळत्या हरीच्या मागनं पळायलाच लागलाय हा
आणि ते औषध
औषध नाहीच घातलं मी आल्यापासन इथ त्याला पोटाला खायालागलाय की अहो दूधच बंद केलंय तर पोरग्या च्या नादान पण आणि ह खायाय लागल चांगल म्हणून मी म्हणाल तो जरा अजून चार दिवस राहिलो कनि
थांब की तू तुझ्या हिशोबान राह तू अग तू तुला त्रास व्हाय नको या हिशोबान घे ना
हा म्हण की हा ठीक आहे येतो ते काय म्हणायला आलं सोड दररोज दंगाच करल्यात सोड
मग ए का करतो तुम्ही घेऊन जावा त्याला चार दिवस तिकडं मग मी चार दिवसानी येतो म अस करा सांगा तस तिला तिला विचारा तुम्ही घेऊन येऊ काय म्हणाव मी
मी तुमचा मध्यस्थी होणार नाही माझा काय संबंध नाही तुमच्या बोलण्यात नकोच मला मला चर्चा चर्चा नको तुला जवा यायचं तवा ये स दोन महिने चार महिने दहा महिने नाही काय नाही विषय तुला काय
तोडू दे की आम आता इथंच अ चांगला आता चार अ चार दिवस झाल तो अंगावर अजिबात पिलाच नाहीे सगळं वर सगळ खातोय
हाहा हा हा ह
सगळं खातोय केळ अ केळ तिथं खाईत नव्हता केळ खातोय दूध पित नव्हता दूध पि पितो इथ वरचं सगळं दोन दोन तीन तीन वाट्या दूध पितो इथ दिवसाभरात ते नाही ते भात खातोय आणि अंड्याची पोळी एकेकदा देतोय मी त्याला संध्याकाळचं परत ते नाही ते अ शिरा खाल्ला आणि ह खाल्ला काय ते बरं अ ह पुरण पुरण केलेलं ते खाल्ला सगळं खायलय ते गाठे काढून ठेवलं ते बी खायालाय
ते बारक्या पोराच्या नादाला लागून खाल्ला असल ग ते तसं ते एकटा असतय इथं तर मग खायला अडचण करतय ते आणि फिरता फिरता खाल्लं की ते आणि बरंच आहे ना सगळ मिक्स होतय
म फिरत फिरत ह ह काल रात्री तर खाल्लाय भात भात खाल्लाय घरात बसून आणि नंतर मी जेवालतो मग त्याला ते आम्ही हे केलेलो काय ते तिकट चक्योल्या असतात ते डाळ घालून ते च चकोल्या चकोल्या डाळ ढोकळी ते असं करतात बघा ते तसं म्हणत्यात ते आईला माहित असलं ते च चपातीचं पीठ म्हळून चपाती करायचं आणि ते कट करायचं ह्याज्यवाणी शंकरपाळ्या वाणी! हा आणि आमटी करायच्या त्या आमटीत ते उकळायचं. तसलं केलेलं ते बी खाल्लं थोडं मला म्हणतोय ताट घेऊन बाहेर चल बाहेर जाऊन! खाऊया.
बहीर करतोय - तिथ कट्टा एक झालाय तिथं त्याच्यावर बसून खातोय तो! हा तेच कि सोडलाय तर म्हणजे सगळंच सोडू दे ना! कशाला उगाच सपा आणि तिथं आणि आल्यावर आणि परत -
मध्ये आता डिस्टर्ब नको तू तुझ्या हिशोबान - रहा अस काय गडबड काय करायच काय नादाला लागू नको म्हण एक दोन - दिवस आहे सोमवार मंगळवार येतो बघूया म्हणतो मग ठीक आहे म्हटल. की आणि दोन तीन दिवस राहणार आहे म सांग तू तुझ्या इ तू स्ट्रॉंग राहणार तुला त्रास होणार आहे.
तेच की इथं खातोय ओ तो दीदी जरा कावली की नी गप्प खातोय तिथं ही कोण का - भावला बघत नाही काय नाही त्याला भीतीच नाहीे कोणाची - मग तो हा दुध दुध दुधू मागस लागतोय तो मग ह्यांनी बी म्हणत्यात ते राहू दे ग - दे दे दे राहू दे दे दे मग ते काय!
बरोबर का बरोबर -! नाही रहा तिथ थोडा टाइम राहा बर होईल.
रात्रीच नाही का दिवसा नाही अजिबात नाही देत एक - एकांद वेळेत चुकून कुठ कधी तर - कसं दोन तीन -तीन वेळा दिवसान पितोयच तो अंगावर - मग
हा
तेच की म्हणून म्हणाल तो जरा राहू दे जरा -
ह र हाकीे रहा -रहा आता तू तुज्या हिशोबाने रहा त्यांच काय नाही इथं पण काय नाही सोड निवांत आहेत सगळी. काय पण नाही पटत काय. ते आठवण आलं तर एवढं तेच विषय बाकीच काय मोठा मॅटर नाही सोड!
मग तसं नव काय आता असं बी तस बी सोडवले मी त्याला दुधू - मग एक दिवस घेऊन जावा आणि घेऊन जाऊन मग त्याला तिथं! हो एक दिवस बघा दिवसभर कसं होते रात्रीच मग लई रडाय लागला की मग आवड पडणार. तसं होणार ना - म्हणून तर विषय हम्म - नाही तर तिथं राहि असं तरी पण तो आठवून काढला असता. रायला नसता तो घेऊन घेऊन या पण मागं लागला असता. मग मी घेऊन आलो म्हण त्याला! मग अजून एक -
हे अजून एक तीन मिनट बरोबर दहा मि दहा मिनट - दहा म्हणजे अकरा मिनट कर की! म्हणजे बरोबर मिनिट केलं की थांबतय त्याची काय गडबट नाही काय. मग मला एकच कॉल घ्यायचाय की आणि किती घ्यायचंय!
एका व्यक्तीला तुम्ही पाच वेळा कॉल करू शक हा पाच वेळा म्हणजे दहा- दहा मिनिटांना अस
दहा तेच की दहा मिनिट पण दहा मिनिट पाच वेळा कॉल
हा ते पन्नास मिनिट
पन्नास मिनट
हा किंवा त्याज्यापेक्षा त्याज्यापेक्षा जास्त पण होऊ शक म्हणजे दहा हजार कुठलं अजून ते कस झालय नुसत टास्क कर म्हणाय लागल्यात आता फक्त टास्क वर फोकस द्या. पेमेंट काय तुमचं जसं चेक होईल तसं येते म म्हटली. हे ग्रुप वर तसं म्हटल्यात आता बघूया आता कसं कसं काय काय
म्हणजे राबलं त्यांचा सगळ्यांचा पैसे थंडकूनच
आ.
रावलं त्यांंत सगळ्यांच पैसे अडकुणाचं
हा म्हणजे ते नंतर देणार की एकदम सगळं
हा पण किती काय त्यांचं त्यांचं देतील देतील ते काय मी पण आता काढलय सगळ वॉशिंग मशीन साठी बर ते रेग्युलर तुझ्या घरातलं त्यो वॉशिंग मशीन आहे बघ
त्यो वर्ण घालायचं काय त्यो आडवा घालायचाय साईडन
अ ड अपलोड अपलोड नको व्हायला डाउनलोड लोडेड घेऊया. हॅलो दिदी म्हणालती अपलोडेड नको घ्यायला. वरचं नको खालचं घ्या म्हणाल्या दिदी हा दिदी तेच म्हणातली वरच वरच घेऊ नकोस खाल त्या ह्याजा घालायच घे त्याजान कपडे स्वछ होत्यात हेजान जरा म्हणजे हे होतय एवढं स्वछ निघत जे निकत्याच स्वच्छ खरं जरा त्याच्यापेक्षा स्वच्छ खाल्न खालनं ते असते की नाही अपलोडेड त्याच्यातन चांगलं निघतय. तेच मला आता मगाशीच विषय झाला. हा असं खालना असतय की दडवा हा
व्हय व्हय ते पसंद एक केलाय मी तुला पाठवतो व्हॉट्सअपला ते कसं झालंय
काय
शुभम सर्वटे
मेसेज केलाय
शुभ्याला मी विचारलो
हा.
मग त्यान काय म्हंटलं मला त्यो रनिंग हाय त्यो सत्तावीसं आठ्ठावीस रुपयचा हाय सात किलोचा म अ त्यो सेलला आला कि त्यो आठ किलोचा येतोय बरोबर एक किलो वाढतय त्याच्यात
हम्
आणि त्यो ह्याजातलाय म्हणजे साईडचाय असा आवाज बिवाज येत नाही. तिथ वॉशिंगमशीनला आवाज येतोय.
हा नाही येतोय की जरा येतोय की
अ म त्यात काय आवाज वगैरे काही येत नाही वाटत आणि ते जरा वाळूनच निघतय वाटत असा विषय हाय त्यो
म्हणजे कसं त्याला वीस मिनिटं धुवायला असतय धुवायला. आणि वीस मिनिटं वाळायला असं काहीत्र असते म्हणजे एक तासभर लागत त्याला पाच चाळीस मिनिट चाळीस पंचेचाळीस मिनिट लागतात.
पाठवलं तुला लिंक ते बघ काय आता
चालते की मग.
कायाला लिंक व्हॉट्सअपला पाठवलंय चर्चा करून घे ते मित्रांना सजेस्ट केलय ते चांगल्या का बघते काय होतं ते बघून सांगते. होय होय होय तू बघ पहिला दाखवत तीला पण त्यानंतर बघकी चांगलाच म्हणणार सोडत ते काय.
हा कुठलं कंपनी हे कंपनी पण चांगली आहे थोडा किती सत्तावीस पर्यंत आहे काय. तर डाउनलोडेड आहे नो डाउनलोड ह चालतेय चालतेय वाजून दहा मिनिटं पस्तीस मिनिटं झाल्यात दहा पस्तीस सेकंड.
झालं ग म ठू काय बरबर.
धन्यवाद.
कायला काय म्हणाला. झाला का नाही कार्यक्रम संपला यांचा. तू कधी येणार?